हॅलो
हा बोला की. नाही हे तुमचा हा कॉल झाला की नाही मी एक कॉल करून बघते. आणि मग तुम्ही आणि करा मला.
हा चालतय चला आता म्हंटलं असं तर मग
म्हणजे कस होत सांगा काल आम्ही मी तसंच करत होते एकट्याला मी हिकडंण केला की मग ति तिकडंण करायची मग मी हिकडणं. म्हणजे एकदा फोन केला लगे लागेत नाही माझा व्यस्त सांगतोय तसा.
होय आता म्हंटलं असत तर तुम्ही केला असत की हा आता मी ठेवला की नाय मग तुम्हीच करा.
हा ह मग एक माझा झाला कि तुम्ही करा आम्ही पण आता आंबोळी करायचे संध्याकाळी भिजत घाातलंय. तांदूळ हम्म तांदळाचे आणि उडदाच्या डाळीचं
हा कधी भिजवलं.
अ रात्री.
हा मेथी घात घात घातलाय तुम्ही?
मेथी.
हो मी पण घालते थोडेसे घालायचे छोटा चमचा तेवढाच त्याला फ्लेवर येतो. लय घातलं म्हणजे पण कस मेथीची भाजी खाल्लीसारख वाटते ह आणि सगळ्यालाच त्याचा फ्लेवर लागतो मग फ्लेवर यायला लागते
हा आणि बटाटोची हे करत अस आलू पराठा तुम्ही -
केला होता एक एकदा - पण ते फुटायला लागलेलं तो बहुतेक झाला नव्हता तो व्यवस्थित फुटलतेत पराठे- ते कशा मुळ फुटलं असतील. सिल्वरर
कशा फुटल्या असतील ओ त्या!
बटाट्याच अस ऐका जरा कणिक भिजवली आपली चपात्याला भिजवत्यात! तसे मळून ठेवलं पीठ आणि बटाटे शिजवून घेतले आणि गार झाल्यावर मध्ये किसू - खिसून घेते. छान असे पूर्ण अस गाठ वगैरे काय राहिले नाही खिसून घेतल छान अस पिठासारखं - मऊ सूद झालं.
हम्म स्वप्नाली कुठ गेल्या गावाला गेल्या कुठ!
आपले मसाले घातले हळद जरा तिखट मीठ जिरं हे वाटलं आणि - हा एवढच घातल्याल! कांदा वैगेरे घातलं नव्हता आम्ही! ते भरलो मग ते फुटायच लागल कशामुळे फुटलात काय माहिती हां हा कणिकेतन बाहेर जायलत! ते गऊ खराब होते असणार आहेत.
हा गहू ही असल मग आपण काय करायचं ग! जरा पिट्टी मिसळायची!
मग ते त फुटल्यामुळे ते माझ्या मनात नाही उतरलं ते दुसऱ्या परत ट्रायच केली नाही.
तसंच करायचं खरं क पिट्टीत जरा मिसाळायची त्यात -
हां ते मा लक्षात द नंतर न विचार केलावर म लक्षात आलं. ते गव्हताच - प्रॉब्मम असणार मम्हटलं एक -एक पीठ असते की अस चिकटपणा नसतय! पुरणपोळी पण करतान फुटत्या पुरण पण धरत नाही. पुरण वेगळा होतय कणिक वेगळे होते असं होतेय बघा -
दोष असला तर होतोय तसा -
नाही नाही म्हणजे ते पुरण धरतच नाही बघा ते. त्यात पीठ असतय.
हा तस होतय आणि.
चा अंदाज असतोय नाय.
अनुभव येतोय नाही त्यातला.
करून करू त्याच्यामुळे ते लक्षात येत
काय चुका लागलं इथे.
हा तसं झालं पण ते नंतर मी काय. करणं झालं नाही सोडा म माण ते म डोक्याने विचारच काढून टाकलो मी. पण नंतर न बघायचं. थोडा मैदा घालून होईल ते बहुतेक.
हा मैदा घातलं की, कसं त्याला चिकाट पण येणार नाय.
आणले असं कसकस लागलं नाही. पाहिजे. मला काय वाटते आपण विकतचं पीठ आणतोय ना आप पण गव्हाचं. पाच किलोज पॅकेट असतं तेजान छा छान होतील वाटत.
आटा.
हा आटा.
आटा विकत मिळतोय तो काय.
हा त्याच्यान छान होते, पूर्ण पोळी सारखी पोळी किती छान होते त्या मी त्याच्यानच पोळ्या करते.
होय आम्ही पण तसच करतोय.
पोळी एक पोळी फुटून नाही त्याच्यान.
पोळ्या पुटत नाही आम्ही पण तेलाच्या पोळ्या करतोय की, नाही मैदा जास्त. की वापरतोय करा आम्ही.
पोळीत पण.
होय.
म त्यांनी आस लांब लांब. असं चांबट झाल्यासारखं. होत नाही.
नाही कसं असत आमच्या पोळ्या कने एकदम पातळ असत्यात.
मला ते पोळ्या आवडतात पण करायला येत नाहीत मला तेलाच्या
हा आमच्या तेलाचे असते ना ते घव्हाच्या्या पिटचे कसे जाड असतात पोळ्या ते काय वाटत नाही या तेलाच्या ग एकदम प त्या फुटत नाहीत आणि चांबट होत नाही त्या त्यात पुरंजा असल्यामुळे लगेच अशा तुटते पण पातळ केल्यामुळे आणि पण व्यवस्थित शनिवार काय आज आणि आमच्यात कसं चुलीवर चुलीवर करतय ना आम्ही तवा असं डब घालतय भाकरीचा तवा असतो की नाय तसा त्याज्या पोळ्याचा वेगळाच तवा आहे तो डब घालताय आणि त्याच्यावर मग करतय
उलटा तवा ठेवून
हम्म उलटा तवा ठेवून
हा हा
हम्म ते बरं वाटतंय म्हणजे होतय आता हातात बसलय नाही तेन होतय सारखं
हा करून करून होतय ना
हम्म आता आमच्या प्रत्येक सणाला ते पोळ्या लागत्यात
तेलाच्या पोळ्या आम्ही पण करतो तो करतो पूर्णाची पोळी पिठाची करतो पीठ लावून
आता आमच्यात गौरीत की नाही शिदोऱ्या बहिणीसनी देतात पोळ्याच्याच देतात
शिदोरी प्रत्येक वर्षी द्यायच्या असतिये
प्रत्येक वर्षीची साडीं शीदोरी द्यायची ती एक्सपायर जरी झाली तरी सुद्धा
काय सांगताय
होय आमच्या इथे पद्धत आहे किती तरी वयस्कर माणसांची पद्धत इथ गौरी गणपती मोठ्यान असतात ना
काय सांगताय एवढं मोठ्यान असतंय
होय गौर गणपती मोठ्यान असतात सग सगळ्या पोरी येतात सोडा आणि आम्ही पण प्रत्येक गौरीला सोडा कारन हित सन मोठ्यान असतोय म्हणून आणि अ प्रत्येक ते म्हणजे आता गवर यायच्या आधी गणपती यायच्या रक्षाबंधन झालं ना आपलं शिदोरी द्यायला चालू करतात पोळ्याची देतय कोण लाडूवाची देतय आपल्या खाज्या म्हणा तेजकंदेते असं प्रत्येक वेगवेगळे आणि तिला साडी घ्यायची आणि एक अे घर आहेत की त्यांची बहीण एक्स्पायर झाल्या तरी सुद्धा अजून त्यांना शिजर येतात
परंपराच आहे ना त्या गावची तुमच्या
आ आमच्या माझी इथ माझ्या बहिणीची येते
बर
आणि सासची य आणि आम्ही दहा नची येतोय परत आमच्या सासऱ्यांच्या दो महिने तीनची दि आणि ती सुधुरी तिकड निघ रा आली की ती परत निघायची हा हा आत्या
त्यांचे आलेले अस त्यात नं भरून पण द्यायची
हा परत त्यांनी द्यायची त्यातन
भरून द्यायचे त्यात कारून
हा आता ही सुद्धा वाटायची आपण हिथ आलेली आणि परत नेली की तिने सुद्धा ती वाटत
होय बारीक मगलाच मोठ असं नाही साडी वगैरे प्रत ्येक वेग्यायचे
प्रवा घ्यायचीच ते दिवाळी नसते एवढ्या जोरात गवरज असत्या नसत्या ग दिवाळी नसते एवढ्या मोठ्या गरज असते
म्हणजे ते एक प्रकारे काय झाले की हा
कोकणात गौरगणपती मोठ्या नसते म्हणतेात तेव्हा
होय दोवर गमतीपती आणि शेवगा पण कायदा मोठा असते
हा शिमंग अस असते शिमगा एक असत हम्म
म्हणजे काय झाला एक प्रकारे शिदोरी देऊन गौरीला माहेरी बोवायच
हा बघ शध आणि गवर आली आपण गववर आणतोय की नाही ते त दुसऱ्या तिसऱ्या दिवशीती ना वर गौऱ्या घरात आली. की भाजी भाकरीचा आपण निवत करतोय. त्यातल्या चार भाकरी अशा कणी त्या सुद्धा जवळ जवळच्या सात आठ घरात वाटतात. त्यात भाजीभाकरी शिदोरी म्हणा हम्म.
बास. संक्रांतीला कस वाटत तसं का?
हा संक्रांतीला आपण वाटतोय की नाही तसं आमची गवर आली म्हणून शिदोरी वाटायची.
हा. भारी वाटत असेल ना हा ना.
अय भारी वाटतीय तिला आलं की चहा पाणी करायचा.
हा.
हा ग आपण गणपती सुला गणपती सुद्धाला पाच दिवस होते तिला नेऊन चहा ठेवत्यात. असं कोण काही खायचं नाही जे आणलं ते नेहून ठेवायचं तिथे. असं करतात काही एक सुद्धा घास चुकत कोण खायच नाही सोडून परत पहिल्या दिवशी एकवीस एकवीस मोदकाचं हे करते आम्ही दोन म्हणजे दोन करायला लागतात एक घरातल्या गणपतीला आणि एक मंडळाच्या गणपतीला मंडळाच्या गणपती दारातच आहे ना आमच्या त्यामुळे मंडळाच्या गणपतीला एक. जेव निवांत घरात. करते ना मंडळाच्या दारात. गणपतीला एक एक करायचं पूर्ण गावाचे निवद येतात.
भारी कि हा
आमच्या गावात दोनच गणपती आहेत एवढ्या पूर्ण गावात. एक तो खाली आहे तिकडं हा. कोरमंडळ.
हेच चांगलं वाटते म्हणजे एकत्र असत. थकल्यासारखे वाटते. प्रत्येक गल्लीच आमच्याकडे काय करतात प्रत्येक गल्लीचं वेगळं वेगळं काय नवत चार डोक इकडं. इकडं चार डोके तिकडं असं झाले का
ते कसं मग वेगवेगळे जेवते हो म्हणजे लक्ष कोणाच कोणाला लागत नाही अ मग हे जी होय आणि जास्ती माणसं असली की एकजुटीन होत ते पण
होच क आणि मी एकाच ठिकाणी प्रसाद करून सग्यांना पोचो ते पण इकडे थोडा इकडं थोडं असे सगळ जजमें सग सुक गे प्रॉ बलंमन झाले आच्या गावात
तेव हो
एकदा असलेलं किती पण कधी पण चांगलंच
पुरी बसुंदी भजी वगैरे याचा मोठा प्रसाद असतोय सगळां
प्रसाद
हम्म प्रसाद सुद्धा मोठे नत पूर्ण गावाला प्रसाद असतो आणि पोर एकजुटी ना मन लोन करतात
हा तेच खे गौरीचा खेळ पण जोरात असत सकडे
होय सग गणपती यायच्या आधीवस नव्हत्या चालू
सुरू होते
हम्म
तयारी मोठी आहेल
होय असतया अ गणपती म्हणजे आ मलापर वईले वाट
तेितक एवढं सगळं करायचं हौसेन म्हटल्यावर हा चालते मी ठेवते तुम्ही करा मग
अ मी एक दहा मिनिटांना करते पाहणे जर आलीत
बर बर चालते करा पण
हां
तव
हा